ठेव! हॅलो! ह बोल. हो येत किती नंबर म्हण
ना पुस्तक
अजून पाच किलो आहे. कुठे आहे म्हण ते पुस्तक, ह अलमारीत आहे. बॉक्स अलमारी मध्ये बॉक्स आहे ना हा कोणत्या अलमारीत आहे.
आवाज तू रेंज मध्ये ये ना?
मोठ्या अलमारीत आहे बॉक्स मध्ये,
मी फुल रेंज मध्ये माहितीय का मला आवाज नाही येतोय तुझा.
थांब हॅलो!
हा येतय का, हा येतय का, आवाज येते का.
तुझा तर मला येतच आहे चांगला.
अच्छा त मोठा अलमारी त आहे म्हणते का?
मोठ्या अलमारीत खाण्यात एका बॉक्समध्येध्ये आहे म्हणते.
मोठ्या अलमारीत खाण्यात एका बॉक्स मध्ये आणि चावी.
एक मिनिट विचारते.
हा विचार - विचार,
चवी कुठ आहे चवी. चावी हा.
चवी कुठे आहे चवी समोरच्या एका खोलीतला खाला त्या डब्यात
कोणती आहे पितळची चावी आहे का
कोणती चचाबी आहे स्वयंपाक खोलीतल्या खाण्यातल्या पितळीच्या डब्यात आहे
कशा हो ना ती चाबी तर मी घेतलेली आहे म्हणा बट कसं आहे ती खुलून नाही राहिलं म्हणा लॉक नाही खुोलू लागला
कोणती चाबी घेतली तू
अ तेी काळ्या कलरची चावीी आहे
काळ्या कलरची चावी चार शून्य
हॅलो
अता नब
ह
कलरची जॉबी का हां मग हा दोन मिनिटात उठय त्या बॉक्समध्ये मेकपर मेकअप वगैरे कर तू त्या बॉक्समध्ये चाभी आहे
त्या मेकअप वगैरे करतो त्या बॉक्स चाबी आहे ती काळ्या कलरची लंबीवाली चाबी आहे का ते विचारतीला
काळ्या कलरची लंबीवाली चाबी आहे का मग कोणती आहे
लागलं लागलं लागलं लागलं उघडली उघडली उघडली टाळ्या टाळ्या टाळ्या
ते आता आता एका खाण्यात्या बॉक्समध्येध्ये आहे म्हणते एटीएम हे आपलॉ पुस्तक
एका खाण्यात्या बॉक्समध्ये कोणत्या बॉक्समध्येध्ये आहे ग
कोणत्या बॉक्समध्ये प्लास्टिक ड प्लास्टिक चा डब उ ह तिन पच्या नाही तर मग पिवळी पर्स आहे शिवलेली त्यात बघ हॅलो हॅलो हॅलो हॅलो हा आवाज नाही येत आहे का हॅलो
ह रेंज गेली होती
हा
च्या सीम
हा हा
एची केली
हा दिसल का
घरी ये म तू मला नाही करती आहे तुला माहिती आहे आमचे इडे माहितीय का बोर खोदण चालू आहे हॅलो
हो का नाही तिथं दिसलं नाही का पासबुक तुला हॅलो
नाही दिसलं ते मी ब्लॉक लावून ठेवून दिलं आता तिला मणा घरी ये बघ तुझं तू
अरे मग त्यांचे डबल चक्कर होईल ना कारण ते फोन म टाकायचंय किती पैसे आले बघायचे
अरे बाबा पण भेटून नाही राहिलं ना ते डब्बा दिसून नाही राहिला ना मला त्याच्या अंदर मी उघडून सगळं बघितलं ना
प्लास्टिकचा डब्बा नाही तर मग तू पुर्ण ऐकून तर घी दुसरीकडे पिवळी पर्स आहे त्यात बघ म्हणे
पिवळी पर्स एक घरात गेलं की माझी रेंज नाही चालू लागली एक फायव जी कर डिस्कस
बरं ठीक आहे मग नंतर करते
नाही आहे
पर्स त्या कपाटातच आहे आतमध्ये कपाटात आहे आतमध्ये पिवळी पर्स
त्या कपाटाकडे गेल की माझी रेंज कटत आहे ना ग
बरं हा हा
तू येते मी एक ताईचा नंबर पाठवतो तुला
हा हा
हॅलो तेथे ग्रुप मध्ये ऍड करून घे
हो नाही त
मा दादाची बहीण आहे मीच्या दादाची बहीण आहे तिलाही ऍड केल तर ना ह तर मग तू ती तुला कॉल करते तिच्या्याशी बोलून घे हा हां सगळं चालतं
हम्म हम् हम् आटा नको करू म्हणा कारण की आ आता माझं खूप डोकं दुखत आहे प्रत्येकाला सांगून सांगून आता कोणीच कॉल करू नका म्हणा
अच्छा बरं ठीक आहे ना मला मला
जौबचा पण
करती ती काय काय झालं
नाही आज दिवसभर जॉब पण होता
अच्छा बडोदाचा आहे का विचार तिला बँक ऑफ बडोदा अच्छा ठीक ठीक आहे आहे ना आल ना माझ्याकडे आहे
एक काम कर जिथे त्याचा अकाउंट नंबर दिसत आहे त्याचा त्या पेजचा फोटो तो काढून पाठवून दे त्यांच्या फोनवर
मी आणूनच देतो ना डायरेक्ट
हो चाल ते आणून दे ना मग तर फारच चांगलं
देतो कि हो आजी
हो
आजी पाच मिनटात आलो हे देऊन आलोच
म्हणजे तुला पण समजणार मग तू चालत येत आहे का पैदल
हा मी आता येऊच लागलो तिकडं
पैदल चालत येत का
हा पैदल चालत येतोय
हम्म ये मग तुलाही समजून जाईल मग ते कसं अकाउंट वगैरे हे करायचं
तुझ हाय चप हा
हम्म तेच म्हटलं तुला पण समजून जाईल मग
हा ठीक आहे ना आलोच ना तिकडे येऊन ते समजून घेतो ना.
हा.
हम्म किती वेळ लागला ते एवढच अकाउंटचं पुस्तक शोधायला.
कुटे सापडलं मग?
तिथेच सापडलं एकदम खाली दाबलेली होती पिशवी.
हो का हम्म हम्म हम्म.
हा हा हा.
जेवण झालं का?
जेवण आताच झालं सगळं झालं तुज झालं.
काय केलं हो झालं.
दाळ भाजी आणि पोळी जेवलो पोळी भात खिचडी.
हो का हम्म हम्म मी बिर्याणी.
तू वरती जाते.
हो चालते ना मी हो हो चालते चालते चालते चालते.
हा तू वरती जा म्हणजे मी आलोच आता.
हो हो चालते चालते.
हा.
हम्म काइ नाइ आज बिर्याणी जेवली
बिर्याणी जेवली का अच्छा कुठून आणली होती. कुठून आणली होती?
ती मुंबई हॉटेल आहे ना तिथून आणली होती हा स्पायस आहे. हम्म हम्म हम्म इथली एकदम भारी असते ना.
अ मी सांगितलं होतं ना.
हो तूच रिव्हूज दिले होते ना त्याचे मग तिथूनच आणली आम्ही
हा.
तू नॉन व्हेज खातो की नाही मग.
नाही मी खा नाही खात मी जेव्हापासून वृंदावन गेलो तेव्हापासून मी नॉन व्हेज खाण सोडलं ते येऊ शकता आता खाली.
ओके.
हम्म हा दिलं मी चाललंलं.
हम्म चालते ना.
मग तू पुणे आता तूल कोणता जॉब लागलेला आय मला काही समजलंच नाही कधी.
अरे मला आता म्हणजे मी ख इंटरव्ह्यूज वगैरे देतच होती ना वर्क फ्रॉम होमचे ऍमेझॉन वगेरे कंपनी मध्ये तर मग एका कंपनीच झालं आणि मग त्यांचं फ्रीडो आय फ्रीडो
अच्छा प्रिडो.
हा फ्री ती बँंगलोरची आहे.
हा.
हा तर मग
बँंगलोर ची कंपनीय काम काय असत.
काम काय नाइ सी एस ए सी एस एचा रोल आहे माझा.
पी एस ए.
ह म्हणजे माझे जे एज्युकेशन आहे ना त्याच्या बेसिसवर आहे ते. अ मी कसं वर्क फ्रॉम होमच शोधत होती.
हा हा.
घरचे आता पुण्याला वगे रे नाही म्हणत आहे म्हणून मग पर फ्रॉम होम इतक्या दिवसाच तेच चालू होत मग झाला इंट इंटरव्ह्यू वगैरे सिलेक्शन आणि नंतर मग ट्रेनिंग झालं माझं
हा
हम्म मग ट्रेनिंग नंतर एक इंटरव्ह्यू झाला.
हम्म
हा आणि चालू झाला आता वर्क
बरं बर.
हम्म
चांगलाय ना मग चालू झालं ते मेन आहे. पैसे कुठून येत ते बघायचं फक्त हेच मी नाही.
हो आणि एक्सपिरियन्स पण आहे ना म्हणून मग म्हटलं जाऊ दे. घर बसल्या काय. करून टाका हम्म हम् हेच माझं इतक्या दिवसाचं
मा का एवढा आवाज करतेय ती मला तुझा कॉल पण ऐकू नाही येत माहितीय का?
हो का कोणाकडे चालू आहे?
अरे सरकारची बोर खोदन चालू निव जिकडे तिकडं
हम्म
त्या माहिती ते आझाद हिंद चौक तिथे मधातच बोर खोदून टाक रस्त्याच्या कुठलच्या कुठे बोर खोदु लागलेत? ते गुरुम त्याजवळून ते आपण हे नाइय का बारादारी जवळून गुरमंदी जो रोड जातो आता बघ वरती
हा हा हो हो.
तिथं बोर खोदली राव तिथं कोणाला गरज आहे जिथं गरज आहे. तिथं नाही खोजू लागले जिथं लोकांना भेटत नाही.
क काय कुठंय नंतर काही दिवस ती बोर बंद पडून जाते पाणी नाहीेत त्याला
लागली. अ ना आताही कुठं खोदू लागले काम माहत
दे आपल्याला काय करायचं.
मग मामी मामा कसे आहेत.
मस्त आहे.
मस्त म्हणजे कसे आहेत जेवले की नाही, मामी मामा
हो जेवले सगळं झालं आता तेच झोप वयचीच तयारी चालू होती ज फ म्हटला आता हम्म
बर मस्त
तुमच्याकडले कसे आहेत सगळे?
वहिणी वहिणी कशा आहेत वहिणी नवीन